बोला
काय करतय
काय नाही जेवण करेल आता
हो का किती झाले हो झाले झालं माझं जेवण बस सांगू नका म्हणते ना मधुरा
ह काय
याच्यावर बोलू नका म्हणते कॉलवरर
अच्छा हा
हम्म
तेच ना
काही नाही जेवण वगैरे केलं मी वाटलं थोडीशी रूम आवराव माझी तर आता तर एकदम सकळाा पसरा नाही आज अग हो ते मम् ममी इकडे गेले आहेत ना सासूबाई कोणीच नाही घरी
ह
अन व एक तर दरवाजा नाहीये म्हणून एकजण घरी राहा लागते
हम्म बरोबर आहे घरी होतलो मग अभ्यास
हो होतो पण कायच होतही नाही दुस पाहिजे त तिथं कस लायब्ररीत आपण कर म्हणजे हे न करतोच जस जरा उठत नाही इथ ते गादी दि की माझी पाठच लागून येते
तसच होत एकदा झोप पहिला घेतलं ना आपण की झोपच लागते
हो मग ते झोपच लागते तरी मी कार के झोपलीच नाही खूप हे केलं पण मग क्लास वगैरे केले कं्प्लीट आणि आज म्हटलं थोडीशी रूम आवरून घ्या तसा अभ्यास होत नाही घरी पण तसाही वेळ भेटत नाही मग घरी राहायचा म म्हटलं आवरून घेते मग
हा प्रस म हो काम झालेय आता जेवण करून मग बसते मी अभ्यासाला
बाली मावशला सांगा की तुम्ही कॉल केला तर माझा आवाज येेऊन राहिला म्हण त्यामध्ये तुझ्या कॉलवर आवाजच नाही म्हन रायला म
नाहीई तुम्ही काल पण त्यांना कॉल केला होता ना ते काल पण तसच झालतं काल पण तुम्ही हलो हॅलो हॅलो हॅलोच परत होते
हो ना काल कालही तसच झालं आजही तसच झा झा त्यांच्या कॉल व आपण बोललो मग हो कालही बोललो दोन वेळा.
ते बोलले ना.
हो ना ते होते कधी कधी रेंजच्या प्रॉब्लेम मुळे हम्म आता पण मी साक्षी सोबत बोलली झाला मग माझा टास्क मग मी स्क्रीनशॉट पाठवून दिला तर कधी येते काय मी पुढचे हो झाले ना.
अरे वा मस्त. माझे हा पाचवा कॉल आहे माझा एक कॉल काय झाल अमृता मावशींना कॉल केला आणि त्यांनी उचललंच नाही तो तसच हे झालं.
सबमिट झाला हो माझे चार पाच कॉल तशीच आहे काही नाही होत ना. हम्म.
मग जरी पैसे येत नाहीत ना मग.
असं काही नसत ते आता आता थोडी काही आपले पाच कॉलचे पैसे आले की दहा कॉलचे असं नाही ते पेमेंट व्हायचं ते होते.
ते होत हो बरोबर आहे. हम्म आता आज आले आता मला पाच आले आता पाचवाय हा आहे. आता परत पाच येतील.
हो त्याच्यावर खाली माहिती का न्यू न्यू टास्क म्हणून करायचं.
हम्म.
ते आपण एका दिवशी दहा पण कॉल करू शकतो.
हो हो हो माहितीय आहे ना.
हो ते करायचं तसं मग.
हम्म मुका येता.
काल तसेच पई केले.
हम्म. आता जेवढे होतात तेवढे होतात ना आता ते नवीन टास्क आल्या आल्या आपण कॉल करू शक तो ना कोणाला पण दहा हो का पंधरा हो. हम्म म काय.
हम्म बाकी काय करता.
मी का मी आता दाळभजी केली आता जेवते तूझं झालं जेवण.
हो हो झाला ना आ उळदाचं वरण केलं.
हम्म. बरं ये.
आली वाटते
उडदाच वरण म्हणजे इथे इथे जास्त पद्धती उडदाच वरण करायची माहितीये का आमच्या तिकडं नाही करत कोणी उडदाचं वरण.
हो आम्हाला तर एवढं फेवरेट आहे.
हो आम्हाला पण इथे खूप मला पण आवडाला लागलं इथे आले की पण आम्ही तिकडे करतच नव्हतो कारण की अ
हम्म हम्म खूप चांग खूप छान लागते भात. त्या सोबत वरण भात खातोत.
हा हो भातासोबत भाकरी सोबत छान लागतं.
हो भाकरी सोबत तेच मग केलं ते. पाठवलं मामीसाठी
काय वो.
वरण मामीला ही आवडते ना स्वप्न मामीला हम्म.
हो.
त्यामुळे पाठवणे माझ्यासाठी मग मला आवडते पाठवलं मग त्यांच्यासाठी काम केलं आता थोडस आंग टाकल.
हा अह ते माझं कसं होतं माहितीय का अभ्यासाला बसलेय म्हणजे आणि कधी अंग टाकलं ना तर अभ्यास होतोच नाही मग पूर्ण झोप म्हणजे झोपूनच जाते मी आणि एकदा झोपले का माझं कसं होतं झोपले का मग मला लवकर जाग नाही येत
होा
जाग नाही असलं झोपूनच राहते मग मी त्याच्यामुळं कधी कधी असं वाटत की झोपायचंच नाही हा तेच ना काय म्हणत बाकी हॅलो हॅलो हॅलो हॅलो कट झाला का इतक्या लवकर पाचच तर मिनिटं झाली हॅलो हॅलो आवाज नाही ्राव चलावा हॅलो ह हॅलो